हॅलो.
बोला.
काय म्हणतो पाऊस?
पऊस काय पाऊस नई उघडल आता.
काय, चालूच ये तु इथे कनी.
हा हा सकाळ आज तर सकाळपासून चालूये काल उघड दिली. आज सकाळपासून चालुये.
हा काल जर शीखू गाडलेला होता.
हा.
हम्म.
झाला का स्वयंपाक? नाही हो ते आता झेम झेम पाऊस ये.
तेबाट्याने लावेले लावायचे आता चालू माझं फूडं काय नाही दे.
हा काहीतरी घरचंय ट्रॅक्टर आहे रस्ता खराब असला तर लावून द्यायचे.
खराब आहे पण मग हो आता त्याला आज लावलं तेव्हा भावने राहत, नाही लावला मग भाव राहत.
पण मग कराच लावता मग ते केल्याशिवाय भी परर्याय नेन त्याला
हा.
तुम्ही लावेेले का?
आम्ही लाविले बांधयला चालू केलंय.
हा हा.
याज ना काही टायमला आडी नडीला कामला आमच्याकड
याजो ना अहो हे घरचंच आवरत नाही इकडला इकड समजा आवड सावड केली तर इकडच जातो माणूस
तुम्ही जाता कामाला
हा मग आता आवड सावड काही असल असल तर पण जाते जात नसल
मी अज कांदे गेलो होतो. त्या दिवशी लावायला
हा अस म्हणजे दोन, तीन ठिकाणीच गेलतो घरचे होते आमचे आणि ते धनगारचे लावले.
बर राहत ना.
हा आता असला टाइम तर ठीक आहे. नसलं तर मग आपलं घरचच बाय लावून कराय लागत.
हा
हम्म. आवो काय काय गावाला. पाऊसच नाही कारण की आम्ही आ तिकडं वावर घेतला तिकं कुठं पाऊस ये पाऊस नाही तिकड
कुठे घेतलं तुम्ही वावर
आम्ही तोंडवली घेतलं.
आ
तोंडुळीला माझ्या मायारात.
हा का किती?
अडीच एकर घेतली.
काय भाव दिले.
घेऊन त्याला दोन तीन वर्ष, दोन वर्षे होऊन गेले. तिकडं फक्त तूर लावेलआमी आजच्या दोन वर्षां आद्रक होती. गेल्या वर्षी पण तूरच होती यंदा पण तूरच
तूर हा आम्ही तुरं आणि सोयाबीन टाकली. हाताशी लागली आता
हा हा नाही आम्ही सिंगल तूरच घेत कारण की तिकड सोयाबीनला ऍव्हरेजच नाही.
अद्रक ची अणि आद्रक तेई हा काळया पाण्यावर लावले.
किती क्विंटल.
दहा कुंटल आणि घरी दोन-चारच कुंटल लाविले.
बटायची कोणच वावर करेल तुम्ही
आं ते निळू काका म्हणून नाही ते कृष्णा भाऊची कृष्णा भाऊ आहे का
हा हा हा.
हा मग त्यांच्या भावाच करेल ना आम्ही, ते तिकडे राहतना संभाजीनगरला. घर लांब येते, बाबू काकाचं वावर माहितीय का तुम्हाला?
हा हा हा
त्याच्या वावरा जवळ आहे.
ते दिगं दिगंबर नानाच्या वावराच्या वरतून आहे ना ते?
ते दिगंबरनानाच्या वावराच्या वरतून त्यांच्या भावाचं तेे.
हां का? आ आणि वेगळीकडे दुसरीकड हाय का? हे दुसरीकडे का मग एक?
म्हणजे तितच आहे जवळ जवळचे पण मग करायच लागत मी कर करत काय?
हा
दुसरा शेती शिवाय पर्याय नाही ना.
आ हा.
ते गेलं त हे येतं, हे गेलं त ते येतं.
हा हम्म
इंके चालू ठेवाय लागते ना.
हा
चालूच लागत, तवा कुठं घर चालतं.
हा मग, पोराच्या शिक्षणाला लागत ना.
हा
आन शिक्षणाला भरपूर पैसा लागतो ना बाहेरून.
आता बाहेरून म्हणजे त्यांना जवळपास एक एक लाख रुपये लागते.
हम्म
एक एक लाख रुपये खर्च येतो त्यांचा वर्षाचा. हम्म हा
तुमची आवरले का कामं?
कामं आता काय आता आव आवरतंय, का त्यां आता काम तेन कुठं होतंय पावसानं? निंदा खुरपायचा, चालू आहे. हॅलो! हॅलो! हॅलो!